हॅलो.
हां गुंड मॉर्निंग.
गुंड मॉर्निंग बोला.
पाऊस आहे कां?
आहे की, तिथं?
ईथे पणं आहे, हित कंटिन्यू चालूचं झालंय.
इथं कंटिन्यू नाहीये पणं थोडा येतय थोडं थांबतय चालूच आहे.
इथं काय चालूचं हाय सारखा सकाळ नको झालं थंडी वाजांयला लागली पणं आता.
इथे तरं काल रात्री मला एवढी डेंजर थंडी वाजत होती नां बास.
इथं पणं एकदंम आता पणं थंडीचं आहे. त्यांमुळे जरा बरं पणं वाटेनां आज सकाळपासूनचं. आणि त्यांनी पणं उठला होता परतं झोपलाय.
अच्छा मगं जेजूला कायं दिले?
त्यांला डब्बा दिलाय की डब्बा घेऊन गेला त्यांनी.
हम्मं.
अस एकदंम विकनेस आल्यासारखं वाटतंय गं.
होतय आता थोडस वातावरण चेंज झाल्यामुळ.
हम्म. बघू आता.
मला ढोकळ्याची रेसिपी दे की.
ढोकळा का?
हा.
आपलं चमचा अस भाजी वगैरे घेतो तेवढं सहा चमचे पीठ घ्यायचं बेसनाचं.
हा.
त्याच्यामध्ये दोन चमचे साखर दोन चमचे तेल टाकायचं.
हा.
चार लिंबू, मीठ हे सगळं टाकून मिक्स करून घ्यायचं. आणि कन्सिस्टन्सी बघायची कशी येते पिठाची जास्त पातळ नको आणि जास्त घट्ट पण नकोय. आस मिडियम पाहिजे. आणि नंतर त्याच्यामध्ये अअ सोडा टाकायचा खायचा. आर्धा चमचाभर टाकलीस ना तर एका साईडनेच फेटत राहायच कंटिन्यू एक दोन तीन मिनट फेट हा इनो टाकला तरी चालतय. आणि कंटिन्यू एका साईडन फेटत राहायच म्हणजे पीठ थोडस अस फुगत. आणि ते झाल्यानंतर एका प्लेटला पाणी वगैरे लावून घ्यायच कारण मी कुकरमध्ये करत नाही. त्यामुळे पाणी वगैरे लावून घ्यायच आणि कढई किंवा त्याच्या आकारच खाली अस भांड पाहिजे त्याच्यामध्ये थोडस एक ग्लास दीड ग्लास पाणी ठेवायच तापायला आधी.
हा.
आणि एक स्टँड असत ना आपल प्लेट ठेवायला. कारण तर पाण्यापासून थोडी उंची पाहिजे कारण वाफ आली की त्याच्यात पाणी जायला नकोय ना?
हो.
मग ते ताटाला पण तेल वगैरे लावून घेतल ते ताट त्यायात ठेवायच नंतर त्याच्यात पीठ वगैरे ओतून घ्यायच. थोडस टॅप करायच असे बबल्स वगैरे सगळे काढून घ्यायचे त्याच्यातले आणि एकदम वाफ कुठेही बाहेर नाही जाण्यासारखी असे ताट वगैरे किंवा परात पण झाकू शकतो त्याच्यावर थोड जड काहीतरी ठेवायच. आणि. बारा ते तेरा मिनिटापर्यंतच त्याच गॅसवर ते करून व वाफलून घ्यायचा. आणि गॅस बंद करायचा नाही फक्त बारीक करायचा वरच ताट आणि परातचे काय आपण ठेवल ते काढून घ्यायच आधी आणि एक एकतरी आपल चमचा किंवा सुरी वगैरे अस टाकून बघायच कच्चा आहे का आतन शिजलाय का नाही वगैरे.
हा.
आणि मग नंतर एक दोन मिनिटात गॅस बंद करून टाकायचा कारण ते वाफीच पण पाणी पुन्हा पडलेल असते ना? जरा एक दोन मिनट ते पाणी पण थोडस त्यामध्ये मुरून जाईल आणि मग ते काढायच आणि दुसरीकड आपण कढाईमध्ये तेल ठेवायच जिऱ्या मोहरीची फोडणी कडीपत्ता टाकू शकतो. आणि मिरची पण टाकू शकतो. आणि ती फोडणी झाल्यानंतर गॅस बंद केल्यावरती त्याच्यामध्ये थोडस पाणी टाकून साखर टाकायची.
अच्छा
हा आणि ते मग मिक्स करायच सगळ आणि नंतर ढोका पहिले कट करायचा आणि त्याच्यावरती ते पाणी सगळ टाकून द्यायच. आणि एकदम स्पोंजी ढोकळा मस्त होतो एकदम छान आणि ते पाणी अस गोड वगैरे असल्यामुळ ना जस बाहेरच लागतो ना ढोकळा तसा लागतो घरात पण हो कोथिंबीर पण टाकू शकतो नंतर वर तुन आणि शेंगदाणा चटणी किंवा खोबऱ्याची चटणी आणि आपला सॉस पण आपण त्याज्यासोबत खाऊ शकतो.
पण सॉस पेक्षा जास्त तरी हो पण सॉस पेक्षा जास्त तरी मला वाटत शेंगाची
शेंगाची चटणी हं हं शेंगदाणाची चटणी खोबऱ्याची चटणी किंवा ती लसनाची पण काही जन असतं बघ ते
लसणाची एवढी चम मला आवडत नाही शेंगाचीच बघू
हम्म तुला ज्या ह्याज्यान काय म्हणजे काय करायचं ते खाऊ शकते.
तेच आता पाऊस पण चालू झालाय. कायतरी गरम खाऊ वाटतं.
तेच खाऊ शकते हे पण करू शकते तू चांगलं लागतं डोकळा या पद्धतीनी केल्यावर पण काहीजण कसं कुकरमध्ये वगैरे पण करून घेतात ना पण मी कधी केलाच नाय कुकरमध्ये
मी कुकर मध्ये म्हणजे त्या ह्याच्यात ट्राय कराव म्हणते ते इडलीच कुकर असतं ना त्याच्यामध्ये करून बघावं म्हणते.
हा मी तर इडली पात्रात पण केला होता ढोकळा. इडली पात्रामध्ये सगळं पीठ भरून ठेवायचं. आणि वापल्यास तसंच इडलीसारखं बारा पंधरा मिनिटं जरा बारा ते तेरा मिनिटानंतर आणि इडल्यांसारखा निघतो तो झालेला तसा पण खूप छान लागत होता तो पण
आपल्या इथं गणपतीच्या वेळेस देव काकुणीनी प्रसाद ठेवला हो ता बघ इडलीच्या ढोकळ्यांचा
इडली सर कडू का केला का काही जण पांढरा पण डोकळा करतात.
हो त्य रव्याच अस
रव्याचा अम्म बहुतेक असंच करत असतील रवा भिजवून वगैरे ठेवत असतील दही वगैरे टाकून त्याच्यामध्ये
पण रवा असं एकदम स्पॉनजी नाय होत ना कधी कधी असा घट्ट होत.
रवामध्ये पण फरक असते ना पण आता सांगू शकत नाय कशा टाईप मध्ये घ्यायचा.
बारीक रवा घेत असतील नाय तर म
हम्मं आपणंतर कधी केला नाहीेये. पण असा करून बघ तु तो मस्त वाटत.
तेच बघावं म्हंटलं आता करून
हम्म आणि नाष्ट्यालाच बनवून टाक नं सरल
नष्ट्यालाच बनवायचंय आता तेच मी विचार करत होते काय बनवू काय बन हो मग ढोकळ्याचं आठवलं म्हणून विचारलं रेसि
हम्म लिंब वगैरे असल ना तर करून घ्यायचं लगेच.
लिंब बघूनच आठवलं की सगळं पण आहे घरात. पटकन ढोकळा होऊन जाते.
मग काय तर रोज काय करायचं आ बी प्रश्न एक तरी आज पाऊस पण पडतय तर तब्येत पण नीट वाटत नाय म्हणून मला काही करूच वाट केला
आणि ते रोजचे सकाळी पोहे उपीट नको वाटत खायला कायतर वेगळं खाल्लेलं छान लागत.
तेच आणि रोज रोज तेच तेच खाऊन पण कंटाळा येतो.
आणि मेन म्हणजे आता पावसाच्या वातावरणात काहीतरी गरमच खाऊ वाटते तेथील कोमट वगैरे नको वाटतं खायला.
खेकडाभजी कांद्याची खेकडा भजी करतो आम्ही पण तसे बारीक उभे काप केलेले कांदे
मी कंसाचे भजी करून बघितले पण कंसाची क स्मेल आहे ना तो तळल्यानंतर ना खूप वेग ळा लागतो ते एवढे काय छान लागले नाहीत मला
कसं काय काय वेगळं लागतं म्हणजे
म्हणजे आपण कणीस भाजल्यानंतर कस लागत ना तस तळल्यानंतर त्याच थोडीशी चव बदलती.
हम्म!
एकतर ते पार पुचक करून जातात बनून जातात पूर्ण पुचूक पुचूक बनतात आणि त्याच्या ते कडकपणा पण जातो निघून
कॉर्नफ्लॉवर वगैरे टाकत नाही का आपण त्याच्यामध्ये किंवा तांदळाचं पीठ.
कॉर्नफ्लाॉवर जरी टाकलं तरी आपण अजून दुसरा घाण पर्यंत ते पहिला तसाच पडून राहत हा.
मुहूर्तत!
तरी मी अर्ध्याच कनसाचे बनवले होते कनसाचे तुकडे म्हणजे कनसा त्या बिया आता कॉर्न फ्लावर बेसन कांदा मिरची कोथिंबीर थोडस लाल तिख खट ओवा असं टाकून मी बनवलं होतं. पण ते तळल्यानंतर ना जे कनिस लागत ना ते आणि ते आपण साध्या कणसाचा वास कसा घेतो तसच एकदम वास जास् त पसरतो त्याला
हो का जाऊ दे काय नाही पहिल्यांदा आपण ट्राय केले म्हणून
म्हणूनच मी थोडे करून बघितलेले.
हम्म, ते आपण कॉर्नच पण ते बनवत होतो आई उपीट सारखं ते पण छान लागतं.
हो मी ते बनवतेच आहे सारखी उपमा
हा उपमा त्याचा कॉर्नचा उपमा छान लागतोय ते मला आवडतय.
करते मी तो‌ पण.
कधी तरी ती मोकळी डाळ पण बनवायची येते ना तुला?
येती येती.
ती पण बनवायची कधीतरी बरेच वर्ष झाली मी तर केलीच नाही नेरूळ मध्ये असताना केली होती एकदा जसे झाले मम्मी सारखेच झालं होती.
मी परत डाळ करी पण बनवली होती आता कैऱ्या होत्या तोपर्यंत.
हम्म! खालीच नाही ग किती वर्ष झालं डाळ करीच नाही केेलीच नाही बाई.
तुला सगळ्यात सोपी डाळ करीची सांगू का रेसिपी कैरी काय करायची ती आंबट घ्यायची आणि ती खिचून घ्यायची एकच घ्यायची आणि एक वाटी हरभऱ्याची डाळ भिजत ठेवायची.
साल काढायची का नाही त्याची
साल काढून किसून घ्यायची पण आंबट पाहिजे थोडीशी ती मिक्सरला बारीक नाही करायची ती तशीच बारीक खिसायची आणि तशीच ठेवायची
हम्म
ते आपण एक वाटी हरभराची डाळ भिजत घेतलेली असती ना दोन तास भिजत घालायची आणि ती मिक्सर ला फिरवून घ्यायची. त्याच्यातच मिरची
ते ना हम्म
हा मिरची आणि लसूण टाकून त्याला बारीक करायच आणि कोथिंबीर
हम्म-हम्म-हम्म
आणि मग नंतर ना फोडणीमध्ये अ कडीपत्ता, जिरे, मोहरी हळद थोडीशी हिंग असं टाकून आहे ना ते नंतर ना त्यांच्यावर असं करायचं सगळं आणि थोडस मीठ वगैरे टाकून ते साखर नाही घातली तरी चालतंय कारण गोड नक
गोड नाही एवढी नाही चवीनुसारच फक्त तेवढीच
हो चवीनुसार व्हायला पाहिजे.
तेवढं केलं तरी सुद्धा छान लागत असेल.
ते कैरी मिक्सरला बारीक केली ना ते डाळीमध्ये मिसळल्यामुळे त्याच स्मेलच वेगळं जातय.
हम्म चालेल-चालेल चल मग असंच विचारेन मी तुला रेसिपीज वगैरे काय काय हम्म
हो ताई बाय.